हॅलो नमस्कार कश्या आहेस तुमी.
काय तुमी.
मी पण मी पण ठीके अजून काय करत होता तुमी.
पूर्ण दिवस काम करून करूनं पूर्ण थकून जातो.
हो इम्पॉर्टन्स ऑफ स्लीप. खूप महत्त्वाचीये स्लीप पण है न हूं!
हो ते तर हायचं पुर्ण दिवस भेटत नाय न झोपायला.
हा तस आ दिवसभर झोपायला नाई मिळालं त चालतं पण थोडसं अस ठेका दितला, आराम केला त रिलॅक्स फील होतं. उभं राऊन राऊंन राऊंन काम करून थकून जातो हम्
त तुम्ही घरात तुम्ही घरात काम करता न क मदत खरात- काम करून करून थकवून जातं हं
हा नाही असं काय म्हणजे जातो आपण बाहेर पण पण तसे इन जनरल घरात म्हणा ऑफिसमध्ये म्हणा कुठेही पण सगळे जणं काम करून खूप थकून जात- त त रात्रीची झोप खूपच मत्त्वाचीये
ते त हायचं मी पण- खूप थकून जाते मला त असं वाटतं की कधी रात्र होईन त मी कधी झोपणार कारण की झोप पण- अ लय ते त हायच इम्पॉर्टंटे ब्वा शरीरासाठी त सग सग- काळ पासून राते पर्यंत असं न तेच राहते की आता जसं ना- त रे ट्रेन बनलेली आपली इथं जा क त तीथ तिथं जा ला म्हणजे न मुलं लहान हेत ना दोनं ते खूपच मला ना- त्रास देतात खूपच त्रास देतात कधी त्यांचे भाड न होतात सारखं सारखं- त त्यांची भाडणं होतात म्हणुन नां मला त असं वाटतं- कधी रात्री होईन ते मी कधी झोपणार कधी दहा वासेल त कधी अकरा वासेल त मी झोप मी ना त्यांना दहा वाजता झोपून टा घेते
हा ह दहा पण पुष्कळ लि होत त्यांच्या मनाने थोडं आणखीन अर्ली करून टाका. म्हणजे तुम्ही दहा वाजता झोपसाल ते दहा वाजता झोपल्यावर तुम्हाला झोपा झोपायला अकरा वाजतील. पूर्ण रात्रीची पूर्ण आठ तासाची झोप खूपच महत्वाचीये अं कारण की माहितीये का झोप अ पूर्ण होणे- झाली तर तरच तुम्ही सकाळी फ्रेश-
फ्रेश होईल मला पण डॉक्टर पण हेचं म्हणतो मला की तू जस मला ना पोटात दुखतय जसं मला माझी कंबर दुखते कधी माझे ना टेन्शन घेऊन घेऊन स्ट्रेस घेऊन घेऊन ना माझे ना डोक्याचे केस आहेत ना ते ते अस ना अ काय म्हणतात तेरा कि हेअरफॉल व्हाय लागलाय माझे डोक्या अ केसांना हेअरफॉईल हेअरफॉल अ होऊ लागला तर मला डॉक्टरने हेच सांगितलं की तुम्ही ना आठ तास चटणी झोप घ्या मगच तुम्हाला तो ते फरक दिसणार. तुमचे अ केसांना की तुम्ही ना झोपत नाही ना तुम्ही तुम्ही अ.. सा संपूर्ण दिवस मला स्ट्रेस असता कधी हे हे त्यांला हे पाहिजे कधी त्यांला ते पाहिजे मग आपल्या घरातलं काम करा ते मुलाला खूपच स्ट्रेस होत अ डोक्याला ते डोक्याच्या मधलं असत ना आपला ते भाग माझ्याला खूप दुखतो तो तो मला ह हनी अ..
त्याच सगळ्यात मोठं कारण हेच आहे. की रात्री पुरेशी झोप न होणे हे एक सगळ्यात मोठं कारण आहे तुमच्या डोकं दुखीच हम्म आणि त्याच्यानुसार हम्म नाही खूप महत्त्वाच आहे माहिती आहे तुमचे अगर म्हणजे तुम्ही जर अ पुरेशी झोप घेतली नाही रा अ रा- -त्री एक सगळ्यात पहिले मोठी गोष्ट म्हणजे तुमचं डोकं दुखणी बंद होन जाईल विदाउट म्हणजे बिना औषध गोळ्या घेतल्याचं तुमचं डोकंदुखी बंद होऊन जाईल केस गळणे कमी होते. परत अ तुमचं मानसिक आरोग्य पण सुधारते. अ आणि तुमची विचार करण्याची शक्ती पण वाढते आणि तुमची जर झोप पूर्ण झाली ना सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जर झोप पूर्ण झाली पूर्ण आठ तासाची बिना अ म्हणजे कोणाचं काहीच त्याच्यात डिस्टर्बन्स नाही, कोणी काही, त्याच्यात अडथळा नाही आणणार अशी तुमची झोप झाली ना तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते.
ते हा बरोबर सांगताय तुम्ही. म ख खूप दिन मी एक ते ट्राय करते की मी हे झोपा त्याला झोपा झोपा त्यांच्या मी त्याला झोपायला टाकलं लागो बिछाना त्यांच भांडणं सुरू होतात ही माझी मम्मा ही माझी मम्मा माझेकडे तोंड कर तू माझे कर तोंड ही अशी ते भांडण त्यांचे सुरू होते नई माझी मम्मा आहे.
इन जनरल हे प्रत्येक घरातलं सीन असत. त पघ आपल्याला चड टायमिंग अर्ली शिफ्ट कराव लागेल तुम्हाला. त्याचा टाइमिंग थोडस
हो आता त्यांची शाळा सुरू होईल ना मग मी त्यांना काय करणार की आठ वाजता मी त्यांना ना खाऊ घालणार रातीच जेवण देणार मग त्यानंतर त्यांना फक्त तो फटाफट त्याला ब्रश ब्रश कराय ते करून द्यायच आणि त्यांचे कपडे बदलायची नाईटसूट त्यांना घालायचं मी पर नाही त्यांना मी नऊ वाजेपर्यंत ते म त्यांना ना झोपायला सांगतेच त्याची शाळा सुरू झाली ना. की नऊ साडेनऊ वाजे त्यांना झोपायलाच पाहिजे. कारण की मला मग पावणे पाच वाजता सकाळी उठ उठायला लागत. तर त्यांची शाळा सुरू होती ना मग मला ते असं कोणी पाच वाजता मग माझी झोपच नाही होत. त्यामुळे मी त्यांना लवकर लवकर करते त्यांची ना शाळा सुरू होती ना त्या टायमाला आता त्यांची सुट्टी चालली आहे. समर वॅकेशन चालय त्यांचा.
हा तर थोडं रिलॅक्समध्ये फक्त काय सकाळी पण थोडं पूर्ण झोप घेऊन उठू शकतो. म्हणजे तुम्ही झोपा नऊ वाजता झोपा दहा वाजता. बट बट अर्ली टू बेड इज अर्ली म्हणजेच जेवढा लवकर तुम्ही रात्री झोपत असाल तेवढं सकाळी तुम्ही लवकर उठाल तर म्हणजे तुम्ही थोडस सूर्यप्रकाशात असाल तर तुम्हाला विटॅमिन डी वगैरे पण मिळेल. पण जस तुम्ही आता सुट सुट्ट्या चालू आहे म्हणत उन्हाळ्याच्या तर उशिरा झो आपलं तर चालते काही हरकत नाही पण तुम्हीपण सकाळी उशीरा उठा.
हो. बरोबर.
ला पुरेशी जूप शांत एकदम झोप झालीच पाहिजे. तर तुमच ते जे इशू आहे ना. हा आणि म्हणजे तुमचाच प्रोडक्टिव्हटी म्हणसा ना तुमच कार्य करायची क्षमता पण वाढवून जाईल. हो हम्म. म्हणजे असं ह. हम्म. हा. त्याच्यामध्ये म्हणजे खूप गोष्टी आहेत. खूप गोष्टी झोप पूर्ण यायसाठी‌ समजा तुम्ही मेडटेशन
झोप नसली ना झोप आपली पूर्ण नाय ना होत मग आपल वजन पण वाढत. वजन.. वजनाप पण ते... न... हो... त.. होत की ना तु इफेक्ट होतय.
कारण की आपण झोपतो तेव्हाच आपली बॉडी शांत फील करते. शांत फील करायसाठी त्याच्यातले तिच्या त चार ते पाच पहिले काम करत असते. आणि आठ तास का बर झोप पाहिजे थोडेसे पहिले... ती काम करत असते जसं की डायजेशन झालं किंवा जे काही रिकवर्ही आपली करायची असली बॉडीला.. ती करते आणि त्याच्यानंतर मगअ... ती शांत होते. तर ती जर पूर्णपणे शांत नाही झाली तर ती उद्या.. तिच्यावर स्ट्रेस येईल. तिच्यावर स्ट्रेस आला म्हणजे टोमॅटिक... आपल्यावर स्ट्रेस येईल. आणि तो मग आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतो. आ... आपण स्वतःअ..... स्ट्रेस फील करायला लागतो आपण म्हणतो ना मला स्ट्रेस आहे. मग ते सगळे इफेक्ट स्किन वर, हेअर वर हे सगळे... साईट इफेक्ट जे दिसू लागतात. हम्म. सिमटम्स म्हणा त्याचे. अ.....
आता तुमचा झोपाचा टाईम झाला का?
हा... अ.. चालतं आता उद्या सॅटरडे आहे. अ.., जर सॅटरडे असलं तर.... असं थोडं.... आ... स.
चल....
हा... सुट्टी असो.. किंवा म्हणजे.. अ.. लग -बग असतेच पण सॅटर्डे संडे थोडं रिलॅक्स फील होतं. अ सॅटरडे नाईट असते. मूवी टाईम करता त. कधी -कधी. म ला. मला फार नाही आवडत म्हणजे.. रात्री जागायला फार आवडत नाही.. मला झोप अशी पुरेशी झालेलीच आवडते टाईम. टाईम मॅनेजमेंट म्हणजे आ.....
पूर्ण ह... पूर्ण दिवस काम करणार नंतर तर मग झोप येतेच ना की असं वाटत कि.. कि हा आता -आता झोपवायलाच पाहिजेन आता. रात्र झाली आता झोप नाय तर मी आप.... मी ना मी असस ना बघत राहते की कदी व कधी वाजनार. कधी दहा वाजणार तर कधी हे झोपणार तर मी झोपू कधी -कधी का... क.. कधी- कधी ते मी काय करते त्यांना मी ते झोपले का नाही झोपले मी झोपून जाते.
हा... बर. मग थोड्या वेळानी हाय.. थोड्या वेळाने ते ऑटोमेटिक.. झोतात आणि ते स्वतः पण कि थकलेले असतात ते दुपारी झोपतात का.
नाही ते ना झोप त्यांची ना झोपच मोडलीए ना.. दुपारची. ते झोपतच नाही खूप त्रास देतात की झोप.. ना... त्यांनी झोपणार मला... मला आराम करून देणार ते करतच नाही ते.... बिलकुल नाही. म्हणून मला पण असं वाटत आता मी काय करते त्यांंच जेवण झालं ना आणि त्यांच्या पप्पास.. त्याना ना मी त्यांना बाहेर फिरायला सोडते की जा तुम्ही ना... तर असं नाईट वॉक करून या. त्यापर्यंत मी जेवते मग तुम्ही या. हा... मग तुम्ही या तर तुम्ही आपला ब्रश -ब्रश करा नाईट. नाईट आपलं नाईट सूट पाहत आणि झोपून घ्या. तर त्यापर्यंत मी आपल्या... किचनच काम करते. आणि त्या.. त्यां... च्या.. येण्यात मी किचनचं सगळं काम करून घेते.
हा...
हे माझ रोजच रुटीन आहे असत. कि तुम्ही जावा आपले पप्पा असतात कि तुम्ही ना जरा नाईट. तु.. की... जे तुम्ही त्यांनी खाल्लेला असाच आपला डिनर. मग तुम्ही जाऊन एक वॉक करून घ्या. मी आपलं -आपलं काम करून घेते. हे आमचं. डेलीचा रुटीन आहे. ते आपला सायकल घेऊन जातो आणि ती माझी छोटी मुलगी ती. ती अशी पावलच जाते ती. त्यांच्या संग हो. आणि माझा रोजचा रूटीग ते त्यांचे आपर्यंत मी. आप काम करून घेते ना, मग सगळं बॅड वूड पुूरा रेडी करून ठेवायचं.
हम्म हम्म हम् आणि रात्री झोपायच्या- आधी पण वडी कोणी वरी अं.. प्र. असते प्रत्येक पण कोणी कोणी रात्री झोपायच्या पहिले शांत झोप यायसाठी. कोणी हळदीचं दूध पित कोणी काढा पित. अ म्हणजे सर्दीच्या दिवसात तर खूप पितात. जेव्हा थंडी असते ना, थंडी हिवाळ्यात, हिवाळ्यात लोक खूप, हळदीचं दूध पितात. ते नवीन हळद ओल्ली हळद आलेली असते ते टाकून पितात. नाहीतर मग अ.... असंच कोणी गरम पिते कोणी थंड पिते त्यांनी म्हणतात म्हण- की शांत झोप लागते. आणि रोगप्रतिकारक शक्त पण वाढते. त्याच्या म्हणून हळदीच्या दुधाने.
संध्याकाळीच दूध देते मी रात्रीच दूध नाही देत ना मला असं वाटत. आता ना की जरं आता तुम्ही जेवलय, तर तुम्ही आता जेवलंय तर मी एक वॉक कर घ्या. आणि तर तुम्ही झोप- घ्या. मी त्याला संध्याकाळचेच दूध देते त्याच्या नंतर ना अ. असं असं ना कि ते. त्यांना मग रात्रीच त्यांना ते जसं ते सुसू करतात. बॅड वरती, मन थोडा मी तारते की त्याल्ला मी रात्री दुध नाही देत. संध्याकाळचे मी दूध देते की तुम्ही आता. आता तुमच्या जेवण झालंय. तुम्ही आता शांतपणे झोपून घ्या.
हम्म हम्म हम्.
माजा तर असं रुटीने.
बरोबर हो जॉब पण. त्यांची पण झोप झाली तर ते पण स्वतः फ्रेश फी करतील दुसऱ्या दिवशी मुलं पण.
हो हो हो.
म् चला आता तुम्ही हे रुटीन फॉलो करा बघा तुम्हाला काय फायदा होतो. तो काय
हो मी का उद्यापासून उद्यापासून का आताच मी आता करते ना ते आले ना त्याला झोपून देते. ते नाही तर झोपले तर झोपले नाही तर मी आपला झोपून घेते.
बरं
बरं ठीक आहे ठीक आहे.